हॅलो! हे लागल.
हॅलो!
हा, बोलकी!
काय नाही, तेच काय करायलास?
का नाही म बसले, पहिला घेऊन.
उठली काय?
नाही, झोपलेली जरात झोपलेली. ते तर झाड तोडयालात ग, त्यामुळे लेट घालवाल्यात सारखं. ह.
अ आवरवरलं बा आत्ताच! तेच आवरलं, म्हटला बघूया कॉन्ट्रॅक्ट करून.
हुं हुं, करायला बघ.
तुझा आवरलं?
आवरले?
भूमी, हू हू कराय लागलं.
ह बोलते, ल लवकर बोलायला शिकणार आहे, ते बघ.
हम् हम् चालत ठेवा,
हा.
बोलणार आहेस?
बोल कि.
आणि टिव्हीवर साप किती साप आल्यात ते बघायलोय ग.
काय आलंय?
टिव्ही वरती कसलं पाण्यात नाही हजार साप आलेत हजार साप.
पोरात ना काय?
हा, हजार आणि ते पण नाग. असा फडी काढूनच आहेत, सगळे साप.
हम्म हम् हम् कुठल आलेय?
चीनच्या चीनच्या इकडनच कुठन आले बघ ते.
हा तिकडचा आहे होय?
हा तीच बातम्याला दाखवायल्यात बाबा आज बातम्या लाऊन गेल्यात ग. ते तसंच बघ मग तेच म्हटलं सापांच आलंय बघुया.
हं टिव्हीला बघतीस काय मग?
सिरियर नाही बाई कधी तर ते असं लावलं असलं तर तेवढंच बसलं असलं तरच तेवढं बघतोय.
हम्म.
असं काय कंपल्सरी नाही बघत.
हम्म.
काय म्हणाल्या ती?
बड बडाल्या न्हवं.
आ? मग आणि काय चाललंय?
टास्क उद्या येतील. हाय की बरं बारकीला घेतल्या मम्मी.
होय हा हा हा.
बारकीन बारकीला घेतल्या.
भारी झाले बा. अ
ह. हॅलो बरी आहेस काय?
हाय बघ, तू मावशी?
हाय बरी हाय बघ.
हा हा काय करायल्यास?
काय नातींच्यात गुंग झालोय की आम्ही.
अ गमत असंल मग‌ लई? दिवस कसा जातोय कळत नाही त्यांच्यात हम्म. बाकी तब्येत तेन बरी आहे. काकांची तुझी.. मग कधी येणार घरला.
हा येतो की तिकडं आल्यावर.
कधी येतीस बघ आता. येतो येतो म्हणतीस येतच नाहीस.
आता हेंनी जरा आणि जरा मोठं तर व्हायला पाहिजे, मग याला मिळलं.
ते पण आहे बरोबर आहे, या आलीस तर येऊन जा की. हा मग बाक हाय हाय सगळे बरे आहेत बघ.
मम्मी?
ह आणि काय आ...
मम्मी फोन करते का नाही म्हणलं.
करत्या काल परवा दिवशी किलती.
हा.. बर हाय नव्हं.
हाय हाय बरी आहे बघ.
बर.
मग जेवण तेन झालं का नाही?
झालं करायचंय अर्ध केलंय.
हा हा चालतंय.
देऊ शिवानीकडं? हा
हॅलो.
हा बोल की,
आता एक कॉल करतो काय, आता यांचा ह्यांचा फोन येतोय.
हा.
तुला संध्याकाळीच परत रिटर्न कॉल करतो काय. हा संध्याकाळी करतो, कारण की आता म्हणजे ह्यांचा कॉल येतोय नई.
हा आज सुट्टी?
हा नाही सुट्टी नाही आज ते कामावर जात्यात, पण एक ते एकला एक पर्यंत होतंय, दीड पर्यंत बोलत्यात मग आणि दोन अडीचला मग आणि कॉल करत्यात.
हा हा कर कर चालतंय. कर तुझ्या हेज्यानं कर.
हा मग ते संध्याकाळी करतो. म्हणजे कसं आहे हेनी मग हेनी तेज व्हॉट्सअप कॉलच लावत अस
हा हा.
तेच की. लावतो हे एक कॉल करतो, मग तू पण झोप उगच कशाला.
हा चालतेस हो संध्या कर कर चालतंय. दुपारी वेळ असला तर कर काय जागी असतोय नाही तर झोपल्यालो असतोय.
बरं बर बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालतंय. मेसेज टाकतो की तुला हां.
हा हा चालतंय.
चालतंय बघते घे.
आता चार मिनिटं झाली.
रोज हे चालू आहे.
हा हा चालतंय.
होय होय. काल तु मला घाण केलीस मग आज तुझी ती घाण झालीस. मला काय सांगितल्यास. हम्म.
हम्म हम्म. लागलं पिलू लागलं. मग काय हं हं म्हणायला शिकलाय आणि . होय. काल
होय. कोण माऊशी होय बर बर.
कोण ते पनू, पनू.. बाबा आलाय की. ् . होणार काय? हे माहिती आहे. ज्यांच त्यांना. तुम्हीच खावा ते. ये के के के के.. खाल्लं की झोपतय. झोप लागली ये
ते चांगलंय वाच तर. हम्म. ह
हम्म. हम्म. चमचा कुठे ठेवला?
जमते काय हेज्यात टाकलं